हॅलो
बोल कि
हॅलो
बोल की हॅलो
हा आ वाजे ना तुझा
आता आला काय
हा अ रेंज नाही
रेंज मध्ये
हा बोल के
काय कराला
आणि येऊन बसलोय
जेव काही नाही म बसले मी पण जेवलीस मी पण जेवणार आहे ग
हम्म झाले का नाही तुझे कॉल करून
कुठलं आता प परवा अंजीला केल त मग अशी माहती ला केल आता तुला
काय
होय तुझं झालं
झालं व केलो दिसते सगळं
कोणा कोणाला केलतीस
मी काय लई जरा आप आपल्यात केल तेवढं आणि घरातल्या फोनवरच करून टाकल मग सगळं असं केलंय मग
खर ते कार्या लागते ना काय कार्या घेतलीच त्यात
कार्या घेऊनच की वेगळे आले ते खरं तर जास्त ते बरोबर ते टायमिंगला बरोबर बोलायचं होतं दहा मिन म्ह मी सारखं कट करत होतो ग
हा हा किती पेमेंट आहे त्याला
कायमत बाई ते एका कॉल ला ऐंशी रुपये म्हणतात